हॅलो
हॅलो ऐक ना भक्ती अ सॉरी ऐक ना अ माझं ना एक काम हाय तुझ्याकड जरा हे करशील का मला अ बरं झाल कॉल केलीस मी तुला मॅसेज टाकलेला काॅल यासाठीच कर म्हणून की मी ना थोडा एलोवेरा ड्रिंक आणलेलं घरी थोडं म्हणजे मी जंक फूड वगैरे खाल्लेले त्यामुळे थोडं हेल्थला प्रॉब्लेम व्हाय लागलाय हेल्थ इशू हुवा लागला हा तर ते मी यूटूबला वैगरे बघितलो कसं खायचं पण एवढी डिटेल्स मला नाही मिळाली तरी थोड‌ं आपल्या म्हणजे पर्सनकडुन, व्यक्ती कडून जाणून घेण मला योग्य वाटलं. तर म्हणून तुला मी मॅसेज टाकलेला मला सांगू शकतील ते कसं, कधी? मी कशा प्रकारे घ्यायचं त्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत आणि ते खरंच. का म्हणजे यात आपल्या बॉडीला आतून रिपेर करतं का व्यवस्थित बनवत का.
ठीक आहे फर्स्ट तर मी बघा अलोव्हेराच पोधोवरून सांगते. किती आणि सग
ह.
कुठला आहे ठीक आहे तुम्हालाआता सांगते की ते. ड्रिंक्स कसं असतयं आणि काय इफेक्ट करतायत आतनं आणि कुठलं बेस्ट आहे. फर्स्ट. तर बघा दिदी ॲलोवेराचं काय असतं. ते ॲलोवेरात असला पौधा आहे की ते सगळं आत सोकून घेते बरोबर आता. आपण विचार करते की बाहेरचा ॲलोवेरा ते ड्रिंक घेतलं ते छान असतयं शरीरासाठी बट त्याच्यामध्ये तुम्ही इंग्री इंग्रीएंडेंट्स तेन वाचलं ना तर ते तेन त्याच्यामधी ते नुसतं नऊ परसंट नऊ. टक्के अलॉव्हेरा असत्यात. बाकी ते कॅमिकल असतयं. बरोबर. बट अगर तुम्ही एलोवेरा. ड्रिंक सांगितलं ना एक कंपनी आहे फॉरेवरची त्याच्यामधी बगा एक छान सील पण मिळाले आहेत त्यांला त्याचामधे नाईनटीन नाईन पर्सेंट अलॉव्हेरा अस त्या आता अलॉव्हेरा पोधा कशाला मी सांगाले मग अलॉव्हेरा मी जसं म्हणले की लोवेरा सगळं सोक कून घेत्यात बरोबर.
हा हा.
तर आता आपूण घराचं बाहेर अलॉव्हेरा. ठेवले ते किती कचरा तेन असते. कचरा गाडी येता जाताना पोल्युशन ते सगळ आत सोकून घेते, बरोबर ना. आता कोणी तर लोक असतात, जे सांगत्यात की, मी ॲलोवेरा फेसला लाव ते मला काय इफेक्ट होत नाही, अस होत नाही. का? कारण की, तिनी पोधा तिकड लावलाय जे सगळ सोकुन घेतय. आता कूणी म्हणत्यात की, टेरेस वर आम्ही लावतोय बट ते काय सोकणार? बट तिक टेरेसवर कचरा तेन तर, जातेच ना?
हो, म्हणजे ॲलोवेरा थोडक्यात कचरा, जो पोल्युशन होत तर तेच म्हण ते हे करून घेते. ऑब्जर करून घेते. ते
सगळं ते आत घेते. ॲलोवेराची ती पोध्याची खासियत हाय. त्याला आहे ना, प्युअर हवा पाहिजे बघा, शुद्ध हवा तरीच ते ब्यास्ट असते आणि ॲलोवेरा जे हाय ना दिदी, आता तुम्ही ऐकलं असणार, काय पण पहिला पहिलाचे जे लोक असत्यात ते, दादा तेन माहित ए क्या? आपले परदादा तेन तिनी काय करतेत? कुठं पण लागलं? काय पण झालं? तिनी ॲलोवेरा लावायच. का? हे ना. कारण की काय हाय? आता ते ॲलोवेरा ते पोधां कि ते सगळं. आता कुठ पण लागलं? ते रिकव्हर ल लव लवकर री रिकव्हर करते.
ओके. म्हणजे आयुर आयुर्वेदानुसार की ॲलोवेरा म्हणजे एखाद्या जखमेवर किंवा इंज्युअरी झाल्यास लावल्यानंतर बेस्ट होणार.
बेस् स्ट हाय आणि ॲलोवेरा काय आहे? आपण लावू शक ते खाऊ पण शकते. ते जे ज्यूस असते ते पिऊ शकते, ॲलोवेरा मधे सगळं करू शकते. आता बघा, ॲलोवेरा सगळ्यांपेक्षा बेस्ट कुठला हाय? वर्ल्ड बेस्ट तर ॲलोवेराचे हायना दिदी चारसो प्रजाती असतीया बरोबर पूर्ण पण चारसो मधे हायना तीनशे ए एटी रु अ एटी अकरा ते काय असते? अ मे मेडिकल पर्पज असते नुसतं. त्याच्यामध्ये तेवढे इनग्रियंट्स नस बट जरा असतय आणि त्याच्यामध्ये जी अकरा प्रजाती असते ना'--' हा बोला
आता तू बोललीस की चारशे प्रजाती असतात ॲलोवेराच्या त्यातला तीनशे अठरा ह्या चांगले असतात. पण तीनशे अठरा--'--' की.. काही खायाच्या वेगळ्या अस त्यात आणि लावायच्या वेगळ्या. असं सगळं वेगवेगळ्या असतात.
होय.. वेगवेगळे असत्यात.
म त्यामध्ये मी ड्रिंक जी आणले. ती कोणती- प्रजाती आहे.
आता ते तुम्हाला हेना इन्ग्रेडियंट्स मध्ये कळणार. जे तुम्ही घेतलंय ना, त्याच पाठी मग तुम्ही बघा कुठला अलोवेरा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये बघा ते फोटो पाठवीन. अच्छा ठीके आणि बघा तीनशोमध्ये पण ना अकरा जी प्रजाती असते ती पॉइझनर असते. आता काय माहीत तुम्ही घेतलं ते पॉइझनस कुठल्या कॅटेगरीमध्ये आलं असलं तर?
मी ते काय अजून रीड केलेल नाही. कारण ते मला हा
हा म्हणून म्हणत्यात.. की अकरा ते पॉइझनेस आहे. आणि सगळ्यांपेक्षा आता बस वाचलं एक. बरोबर.. आता ते एक कुठला पौधा आहे? ची सगळ्यांपेक्षा बेस्ट असते.. ते असते एलो बार्बा डान्सेस मिलर. ते एलोवेराचं नाव आय.
एरो.. काय एलो? बार्बा डान्सस
हॅलो.. हे मिलर. हां आता कधी काय आय एलोवेरा बार्बर डन्सेस काय माहितीये दिदी? तिथ त्या एरियाचं नाव आहे. जेते पैला आणि मिलर आहे ना.. ते एक सायंटिस्ट आहे.
हा.
ते स्मिलर सायंटिस्टला पहिल्यांदा ते पौधा दिसला होता. आणि त्याने जेव्हा ते सायंटिस्ट होते. -त्याने सगळं रिसर्च चेक तिने केलं ना.. तेव्हा त्यांना कळालं की ते सगळ्यांपेक्षा बेस्ट ये.
ओक ओके.. आता आपण जो घरासमोर लावतो. म्हणजे तो कोणता असू शकतो.
आता मी म्हणलं चारसो प्रज -चारसो मध्ये पण आपल्याला काय माहीत आपण सायंटिस्ट तर हय नाही की.. आपण बघू शकतो की ते. कसल आहे. राईट ना तर, ते ना ते तीनशे प्रजातीमध्ये येते.
ओके. म्हणजे तो आपण आता जो आपण घराच्या बाहेर लावतो नॉर्मली स सगळ्यांच्या घराच्या बाहेर ए तर अलोवेरा असतोच. म्हणजे सगळ्यांच्याच नाही पण आहेत थो थडाडी पण तो अलोवेरा कोणता आहे? म्हणजे तो खायच आहे आता सगळेजण म्हणजे फेसला लावतात. किंवा केसासाठी देखील चांगला आहे असं बोलतात. मग तो खायचा नाही किंवा केसासाठी योग्य आहे तो कसा ओळ का?
आता जे तुम्ही आपलं हा होय आता जे घराचं बाहेर आहे ना ते दी ती नावाचं ॲलोवेरा ये. ते नावाचं आहे. नुस्त आपण आता कुणाला तर ते इफेक्ट होते, नाही तर नाही होत. ते वातावरण मध्ये सुट तो तय बट ते जर एलोवेरा बाहेर उगवलयं नुसतं नावाचं एलोवेरा हाय नुसतं पौधा हाय तिनसूजी प्रजाती मी म्हणलं ना आता एकामध्ये आता चं हा म हवा ती न नसले की ते, आपल्याला इफेक्ट होते आणि कुणाचचं होत नाही कशाला? तेनचं बरोबर नसणार तिकडचं वात वरण म्हणून त्या आपल्याला रिझल्ट देत नाही, तसं आपण बघू शकते. की हे कुठलं प्रजाती आहे. बरोबर. आणि दिदी आता आता मी म्हणते की, ॲलोवेरा ड्रिंक जे तुम्ही घेतलाय, अ तर ते काय इफेक्ट करते? आता तुम्ही बघे, आता तुम्ही मला मधी कॉलमध्ये सांगितला होता की, आता बाहेरचे लोक, लई ते जंक फूड्स तेन खाताएत.
हा.
है ना. तर आपलं जी मोठी आंत अस ते ना. आता ते सगळं, जंक फूड खाल्लेलं ल आपूण ऑयली खालेल ते टॉक्सिन्सस, काळ टॉक्सिन्स जमा होतय त्याच्यामधी
ओके
हे ना आता तुम्ही बघितलाय की एक मतलब पातळी लोक ल असतात तेने किती पण खातात बट मोठे होतच नाही. त्यांचं वजन नाही वाढत. कशाला कारण ती मोठी अंत काय करते. आपले जे पण खाल्लेलं आहे ना विटॅमिन हा मोठीे
हा
खाल्लेलं आपण सगळं ते वीटामिन नसते ना ते आत घेते आपल्याला बॉडीला सप्लाय करते. बरोबर पण आता ते झंक फूड तन खालेलं मग ते टॉक्सिन तिकड जाम होते मग ते कसं जाणार विटॅमिन तीन कसं घेणार आत
हो बरोबर आहे.
म्हणून ते वाढत नाही शरीर कुणाचं वजन वाढत नाही मग आता त्याच्यासाठी काय करतात लोकं बाहेरतून ॲलोवेरा ड्रिंक्स घेत्यात. ह ना तर आता आलोवेरा ड्रिंक काय करते आता कुठले तर असते बाहेरचं तर नइ बट एक प्रोडक्ट सांगते जी फॉरवेवरवरचा आहे लय छान आहे ते
हा म्हणजे ते वेट लॉस साठी देखिल उपयोग म्हणजे वेट लॉससाठी अस का वेट गेन साठी
नाही ते टॉक्सिन्स रिमूव्ह करायसाठी असते.
क
हा आता जर टॉक्सिनस रिमूव्ह झाले तर तुम्ही हा आता जर टोक्सिन्स रिमूव्ह झाले तर तुम्ही काय पण खाल्लं ते विटॅमिन्स मिळते वेट गेन पण होऊ शकते आणि कुणाला वेट लॉस करायचा ते पण होऊ शकते. हे ना मेन काय आहे. होय, डॉक्टरन सगळ्यानाच घ्यायचं असत. ह
ओके
आता दिदी एक सांगां सगळे जे आकार असं का म्हणताय आपल्या पप्पात की सगळी बिमारी असते ते पोटानच सुरू होते.
कारण आपण जे खातो तेच पोटात जाणार मगच ते हा
बरोबर आहे म्हणून ते टॉक्सिन्स सगळ्यापेक्षा बेस्ट आहे ते रिमूव करायलाच पाहिजे आपल्याला ते कसं होणार. आता जेव्हा आता ते मी ड्रिंक् सांगते ॲलोवे्रा ब मी फॉरवरचे जे यूज करते ते काय करते सकाळी उठून आण ना नुसतं तेला वन फिफ्टी एम एल घ्यायचं.
हा
पहिलं तर हां ते आपण ते पियाचच सकाळी उठून ब्रश नाही करायचं डायरेक्ट ॲलोवेरा पियायचं. वन फिफ्टी एम एल पिऊन नंत दर पाच मिनिट नंतर आहे ना, पाच मिनिट नंतर या फिर दहा मिनिट नंतर आहे ना गरम पाणी प्या पहिला तर ते रिमूव्ह झालं नंतर ते गरम आणि न स्वच्छ होते आपले अंत त
हा
हा आणि तेज्यामध्ये पण आहे ना चार फ्लेवर्स येतात, एक अलोबेरन क्टर येत जे स्पेशली आहे ना आपलं गर्ल्स साठी असते. आपल्याला पीसीओडी च प्रॉब्लेम तेन होतो ना मग ते कमी होत. हे. आणि ज्युस, दुसरं आहे ते ॲलोवेरा जेली, जी मी सांगितलं ना, टॉक्सिन्स रिमूव करते ते.
हा.
तर ॲलोवेरा काय असतय? जरा कडू असते, मग ते लहान मुलाला आवडत नाही.
हां.
म्हणून ती कंपनीन, अजून एक प्रोडक्ट लाँच केलाय. ते ह्या ॲलो- पीचस तेचा फ्लेवर लई छान असतय. मँगो फ्लेवर असतय आणि खट्ट मिठ्ठ लागतंय.
ओके.
आता आपुण तर खाल्लं. आपल्याला माहित आहे हे छान आहे. कडू आहे म्हणून छान आहे. बट ते मुलं खातेत का लहान मुलं.
नायी
नायी. नाही पीत त्यांनी म्हणतात की आपल्यालाच त्यांना चवीलाच छान पाहिजे.
हो
म्हणून तेनी आता ते अलोपीचेस हाय. असले लय चार प्रोडक्ट हाय आणि जे लास्ट आहे ते हाय अलोमँगो हे चार प्रोडक्ट आहे तुम्ही मार्केटमधी नाही मिळत हे एक वेबसाईट आहे मी तुम्हाला लिंक सेंड करते. तिकडून बाय करा.
ओके चालेल
बाकी अजून तुम्हाला कुठले डाऊट्स होते काय?
नाही नाही काही नाही खूप छान माहिती दिली मी नक्की ऑर्डर करेन. मला तुम्ही लिंक सेंड करा. आणि थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल माहिती.
वेलकम दिदी. असलं अगर पाहिजे असलं तर मला सांगा ॲलोवेराची सगळी माहिती मला माहितय.
ओके चालेल थँक यू.
ओके. दिदी ठेऊ काय मी?
हा हा
ओके ओके.